हां... हॅलो.
हॅलो.
हा, ऐकू येतोय आवाज?
होय, होय ऐकू येतोय.
हा, हा, जरा हा जरा मला तुमच्याकडून माहिती पाहिजे होती. हॅलो ताई
हा कशाबदल माहित पाहिजे होती?
अ म्हणजे आता जर आता मुलं अकरावीला ते म्हणजे बारावी दहावी झाल्यानं तर अकरावीच ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्यांनी कुठली साईड घेतलेली चांगली?
ती मुलांवरही डिपेंड करते की, त्यांना काय आवडतय? ते आवडत्या गोष्टीवरन त्यांनी- जर काही घेतलं अकरावी, बारावीत सब्जेक्ट मगच त्यां त्यांना ते बरं होईल आणि त्यांना ते सोप पडल.
हो ज-
म्हणजे हा आता खूप जणांना सायंटिस्ट व्हायच असलं तर त्यांनी सायन्स घेणार अ काकी टेकमध्ये जायचं असलं तर पण सायन्स घेतात खूप जण अ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
आणि अ बिझनेस पण करायच असलं तर त्यांनी कॉमर्स घेतात, आर्ट्स तर खूप जणांना अअ सोपं पडते अस. म्हणतात खरं अ ते अवघडही असू शक खूप लिवायचं तर नसत ना म्हणून,
अणखी एक आहे म्हणजे. अ तुम्ही अ ह्याला गेलाय काय जाऊन आलाय का? जे बाहेर कुठेतरी तिथं जायला कस सोप आहे असं सांगू शकताय? जे आम्हाला पण तिथे जायचय हे प्रवासाला तर
प्रवासाला तुम्ही खूप जागेला जाऊ शकता‌‌‌ होय खूप दो दोन, तीन वेळा गेलोय आम्ही.
कधी, कधी गेलात म्हणजे आम्हाला पण जायला बर.
हा म्हणजे आता तिरुपतीला जायचं असल तर तुम्ही जवळच्या जागेत जिथं कुठं ट्रेन आहे ना ट्रेनची सुविधा तिथनं तिरु तिरुपतीला ट्रेन भेटत्या मग तिथन ट्रेन घ्यायची आणि तिरु
कुठली ट्रेन आहे नाही त्या ट्रेनच नाव काय?
मला तेवढी काय माहिती नाही ए ऑनलाईन हे आपण चेक करू शकतो. खूप सारे ट्रेन्ज असतात आणि बसेस पण असतात आ प बुक माय तिकीट वरन पण, आपण बसेस बुक करू शकतो. आणि अ तिथं जायचं, मग अ तिथला कुठं आपल्याला राहायचंय ना, ते बघून घ्यायचं, जर आपल्याला कुठला तर मो त्या हॉटेलमध्ये तेन राहायचं असलं ना मग अ तिथं जरा प्रॉब्लेम येईल खरं अ जर आपल्याला आश्रममध्ये तेन राहायचं, असल जिथे शांत असतय आणि सुविधा पण असतात. मग ते खूप सोपं पडतंय की, आपण आश्रमात जाऊन राहू शकतो. आणि तिथं फिरायला, खूप अ हे काय म्हणतात. जागा हाय आणि आपण गाईड लावू शकतोय या नाहीतर टुरिस्ट लावू शकतो, जे आम्हाला सगळ्याकडें दाखवून येताएत आणि अ त्यांनी आपल्याला मॅनेज पण करून देतात. आपलं टाईम कि कु ठ कुठल्या जागेला, जाऊन किती अ टाईम घेणार? आपल्यासाठी आसं हॅलो. हम्म. हॅलो. हॅलो. हॅलो, ऐकू येतय का? हॅलो.
हा हॅलो आ हॅलो.